काय करायल्यास
काय नाही बग ब्लाऊज शिवत बसलोय.
होय जेवलीस की नाय
होय जेवूनच बसलोय.
हा हा हा मी पण बसलोय काय करमेना झालंय अगं
अग झोपलं कि मग झोपूनच जातय मग शिवायच नंतरन होत
हा हा नाही अगं झोप पण लागत नाही झोप पण लागे ना झाल्या म्हणजे असं वातावरण झाले कि वेगळं असं आळस आल्यागत व्हायला लागलंय. लय आभाळ आलंय त्यांना आता पावसाचं काय सांगता येत नाही बघ.
नाही म्हण सोड ह्यावेळी लय.
कोण म्हंटलं
म्हणाल्यात बाई बायका यावेळी नाही.
बायका, काय. अ हवामान खात्यात ग सगळं माहिती असतं बायकांना हम्म आता तसनचं चालू होतात की
होय
हूं आता वट पौर्णिमा आल हूं लगेच तितन आता गणपती
पौर्णिमा तेन
का हो अगं हा तुमच्यात नसते ना ख्रिश्चनांच्यात आमच्यात आई पण ख्रिश्चनच आहेत.
होय हा हा आमच्यात कोणच करत नाहीत. चुलत नंदा तेन करत्यात आमची सक्खी नणंद तेन नाईत स नणंद नाही सासू नाय
हूं हूं नाई तुमच्यात करतच नाय सोड
होय
आमची पण नणंद तेन काय करत नाय तेनी
हा हा
हूं आम्ही करतोय बाई आमच्यात नाही केलं तर आज उपवास धरली नाहीस माझ्यासाठी उपवास धरली नाहीस
नाही पहिला सगळं करत होत सोड इकड आल्यावर यांनी पहिला सांगितलेले आमच्यात काय चालत नाही करायच नाही
होय नाही ते चालत नाय तर चालत नाय सोड ते काय आपल्या ह्याचा भाग असतोय ग
होय मग दिवाळीचं तेन सगळं करते सोड मी फक्त पूजा तेवढी करत नाय. खायला पोरीयेत म्हणल्याव कराय लागतय ग, होय नाताळला नाही बाई ते हे अ करुसतोवरचं नाट की नव येते
नाही आमच्यात त ताई कसं करत्यात माहिते काय? आता आपण दिवाळीला कसं सगळं करतोय बघ फ फराळाचं वगैरे
हा
फराळाच तेन त्यांनी आ दिवाळीत काहीच करत नाहीत. म आम्ही सगळं ते त्यांची पण पोरं लहानेत मग.. खातात त्यामु मु सगळं देतोय थोडं थोडं मग त्यापासुण ला वगैरे येतात. आणि मग त्यांनी नाताळला सगळ पदार्थ करतात बाई.
होय होय करते ते डोनेट पण कर त्या आमच्यात पण करत्यात....
अ करंज्या चिवडा चकली सगळं कर त तने... हम्म म ते ना आता मोठ्यान कर असतय ना त्यांच्यात...
ह आम्ही केलं तर करतोय नाही तर मग सरळ चर्च मध्येच जेवण वगैरे असते मग घरात आणि करायचं जेवण चर्च मध्ये असते पंचवीस डिसेंबरला नंतर न मग घरात त्यांनी असतय
होय आमच्या इकडं...
ते गल्लीतल्याना बोलायला लागते नाई मग चर त्याच्यामध्येच आम्ही तांदूळ वगैरे सगळं देतोय अस काई काई...
हा हा हा हा म्हणजे एक प्रकारच देवाला अ काहीतरी देणगी दिल्या गत हा तेच की आपण देवळाला देवळात कसं देतोय तसंच कि देणगी काहीतरी मंदिरात.....
म्हणजे सगळे जण हे काढत्यात सर् वर्गनी काढ त्या पण कोण तेलात डबा कोण आपल्या आपल्या इच्छे न देतात. हम्म म्हणजे वर्गणी कशी आमची सासु ते देत त्यात नाही वर्गणी मग आम्ही? तसं काहीतर उचलून घेतल त्यांनी हा तसच की... म
पुरींची शाळा कधी ग चालू?
पंधरा तारखेपासून आहे ब पुढच्या महिन्यात अजून एक पंधरा दिवस..... वीस दिवस सुट्टीला कुठ मम्मीकडच कि तेवढं आता ती गेल्या बारकी...
मम्मी कड गेल्या की नाय
गेल्या...
मधली
नाही बारकी सगळ्यात लहान
जाते सुट्टीला ती? हा ह ह चांगलंय कि...
ही परवा गेलती मधली गेलती गं.. ते सांगावची जत्रा होत
हा हा
मग तेव्हा तिथं दोन दिवस राहून आल्या मग ती लागली रडायला मम्मी आलती मग जा म्हटलं......
हा हा हा असू दे घे जातात पोरं....
त म्हणाय लागल्या बघूया आता मग त्यांच्या पप्पा पाठवले तर पाठवायचं.
हम्म तेवढच जायलं मिळते गं पोरींना पण... शाळा चालू झाली कि हा होय गमत नाही ग एक तरी ती बारकी तरी पाहिजेच की
रुसत्या फुगत्या लई तिघीसनी एका जागी पाठवून कुठं चालत नाय.
त्यात मग
होय आता लागले ती हिला पाठव नाही तर... तु ये
मगं तु का गेली नाहीस?
मी यांचं जेवणाच लई हाल होतयं गं...
मगं इथ सासूबाई तुमच्या तिथंच राह...
नाही तिकडे जात...
जात नाहीत व्हय तुझा जाऊबाई.... त्यांनी इकडच आहेत का तिकडं परदेशात आहेत?
तिकडच आहेत की...
परदेशात हायत त्यांनी म्हणजे तुझ दीर... तुझे हे काय आहेत काय पाच? तुम्हीयेत काय?
होय पा पास्टर आहेत आता जॉबला आहेत त्यानी तिकडं
काय जॉब करतात ग त्यानी
जॉब काय माहित नाही बई. बाहेर जॉबला आहेत. अस म्हणजे हेला पण जातात प्रेयरला पण जात्यात.
हा
म्हणजे त्यांच बायबल कॉलेज झालय गं
हा हा हा हा हा म्हणजे शिक्षणच त्यांनी ते केल्यात व्हय?
होय शिक्षणच ते केले आता ती नंदेची पोर्गी पण तेच केले. होय ती आता केरळला होती की दोन वर्ष.
अ शिकायला?
होय.
म्हणजे त्याच शिक्षणच असतय व्हय ते
होय शिक्षणच असतयं, अस दोन वर्ष असतयं, पाच वर्ष असतयं, तीन वर्ष असतयं.
हा त्याच्यातन आपण डिग्री करायच.
की कंप्लीट
हा आणि मग म ते डिग्री केल्यानंतर आपण म्हणजे अस फास्टरचा
व्हय होय
म तुझे दीर ते केलेत काय?
हा त्यांनी पण केल्या ते नंदची पोरगी
म ती आता जॉबला लागली काय नणंदेची पोरगी?
कोण नाही, ती नाही आता आलीया की आणि तीन वर्षाच हा जाणारये म्हणायलती. बघूया आता काय करत्यात. नाही नाही तस काय नसतय कुठ आपल्याला हे करायच तिथच की
परदेशात म्हणल तर सगळे इंग्रजीच की
हो इंग्लिश इंग्लिश झालय की बई तिच अकरावी शिकल्या खर पण झालय तिच परफेक्ट ते बायबल कॉलेज न.
आणि मग तुझी जाऊ आपल्या इकडची हाय काय? परदेशातल्या
तिथलीच हाय ती.
परदेशातले मग हीकडच म हे कुठल्या कुठल्या ह्याच्यात हायत? तेनी
अमेरिकेमध्ये
अमेरिके अमेरिकेतली ये तुझी जाऊ?
होय.
तिला येतय काय मराठीतेन बोलायला?
मराठी नाही हिंदी बोलते बघ.
काय सांगाल्यास हिंदी बोलत्या?
नई जरा जरा बोलत्या.
अगं चांगलाय कि मग
कि आम्ही मराठीत बोललो की ते ट्रान्सलेशन करून ते आमचं दीर हे सांगतात. त्यांना हा इंग्लिश ह्यामध्ये सांगतात. आणि ती इंग्लिशमध्ये बोलले की आप मला मराठीमध्ये सांगत्यात.
मं जात्यास का नाही जावंला भेटायला.
ये नाहीवी तिकड कुठे जाते ते विज्झा काढा आणि हे काढा तिने अजून आलेच नाहीत ग लग्न झाल्या अस ना
आलीच नाहीत व्हय हा हा हा हां मला काय वाटलं अ म्हणजे ए त्याती असं वाटतं
नाय नाय अजून आली नाही आता पहिल्यांदा ये खरय ते दीर तेवढे येऊन गेल्यात
हा हा मग तिथनच बोलतय फोन वर तीर ती
त्यानं बोलत्यांल
हम्म कधी लग्न झालंय त्यांचं?
झालं की मे महिन्यात दोन वर्ष झालं बघ
व्हय
हम्म मे महिन्यात जून मध्ये येणार आहेत म्हण
आपली सोनाली
होय तेच की गाव फुटणार बघायला म्हणजे अजून त्यां तर रिसेप्शन पण झालं नाही आल्यावर बघायचं करणार आहेत वाटतं, तिकडचं लग्न नं ते झालंय नाय त्यांच
म्हणजे कोणाला माहितच नाही का काय?
माहित आहे सगळ्यांना लग्न झालेलं. पण तिकडं ह्येनी भाऊजी तिकडं गेल्यावर केल्यात न
मग हिकडं तर आणून करतील का नाही.
इकड कसं येणार ती, नाई अजून आली. रिसेप्शन घालणार की मोठ्यानं
हम ती ह तिच्या तिकड जास्त सगळ्यास्नी बोलव पाहिजे
ते जुळे आहेत त ग त्या दोघी बहिणी बहिणी.
आणि
आणि भाऊ एकय त्यांचे हे नाहीये आई नाहीय आई वारले.
त्या मुलगीचे
हम्म आणि त्यांच वडील पण असं म्हणजे बाहेर ते दिसतंच असतात.
ह हा
मग आता अ तुम ते दीरच सांभाळत्यात का काय त्यांना
नाही नाही ते प्रत्येक जण जॉब ला आहेत की ती पण हाय जॉबला त्यांच रेंट तेच नव्ह हे भाडच त्यांना नव्वद हजार रुपये हाय
मला
आमच्या दीरा त्यांना
त्यांना पगार पण असतय तिथ
होय
हम्म अगं त्यांना तिथं पगार पण असतय ना आपल्या इकडं कसंय भारतात आपल्या इकडे पगार कमी खर्च कमी
होय ये बाई तिकडं चिकन वगैरे चिकन वगैरे दोन हजार रुपये किलो
होय होय अग तस त्यांना आपल्या इकडे दहा हजार पगार हाय ते तिकड पन्नास हजार पगार अस
होय आणि कसं आपल्या इकडं असं कसं कापून कापून ते लगेच असं हे ताजं ताजं देतात तस नाही पॅकिंग केलेलं असते मॉलमध्ये असं बेकरी बिकरी काय नसत्या तिथं आणि रस्त तर रस्त तर एवढं स्वच्छ बाजार वगैरे त्यानी असं होय बाजार वगैरे सगळ असं त्यांनी दोन्ही खर्च भरत्यात
हा हा अ एक मिनिट थांब ह
हा